हॅलो नमस्कार.
नमस् हो येतोय तुमचं पण येतोय.
काय नाही मग झालं काय जेवण.
झाल तुमचं?
आमचं माझं पण झालं.
काय जॉबला हे का?
हो जॉबला, आहे जॉबला.
कुठे?
आपल्या इथे मोसईला, मोसई नायगाव.
मोसई नायगाव प्रॉपर कुठले तुम्ही?
तुमच पुणे इंदापूर तुमचं?
आमही प्रॉपर ना शीकची
नाशिकचे वा वा वा. आणि राहायला पण नाशिकलाच. अरे वा बरं हे बरं हे.
आणि तुमचं म्हणजे? अ हो काम पण तिथंय म्हणजे आणि स्पेअरपार्टच दुकान हे त्याच्या म्हणजे भावाच हे ते त्याच्यावरती जात असतो.
अरे वा अरे वा बर हे आपल्या ह्याचे टू व्हीलरचे फोर व्हीलरचे स्पेअरपाट वा वा‌ छान, बर हे बस चाललंय व्यवस्थित तिकडे वात वातावरण कस हे आता?
आता वातावरण चांगलं आहे इकडे, तिकड हाय का पावसाच काही वातावर कारण काय तीन, चार दिवस पाऊस पडला होता तर रविवारी हा तीन, का चार, बार तारखेला पडला होता फक्त.
ओके. हा इकड पण एक दिवसच पडला होता. पण नंतर नाही नाही नाही थोडासच
नाईआमच्या इकडे हे ना, जोरात पडलं आता चांगलं म्हणजे तीन चार तास चालू होता कसा म्हणजे तीन ला चालू झाला तर पाच पाच सहा वाजेपर्यंत चालू होता
चांगला पडला मग
नाही खूपच गरम झाल होत म्हणजे तेव्हापसून तर आतापर्यंत पाऊसच पडला नाही फक्त वातावरण हो पण ते लगेच अर्धा एक तासामध्ये क्लिअर होऊन जातय ते वातावरण पण
सगंळ थांबत नाहीत ना आता आमच पण इथे म्हणजे माझ्या घरापासून समुद्र एकदम आर्ध्या तासा वर ये त्यामुळे हवा येते भरपूर गरम हवा अशी वगैरे असते भरपूर दुपारी पण ढग काय नाही ढग एखाद दुसर ढग दिसला काळा ढग तो पण काय थांबत नाही तो पण ते वऱ्या सकट जातो पुढं पाऊस नाही इकड बघितलं होतं ऑनलाइन
हा
आ ते ते विंडी वगैरे अँप आहेत ना ते त्याच्यावरती दिसते की दहा अकरा जुलै नंतर चालू होईल पावसाच
दहा अकरा जुलै मागच्या वेळेस आमच्याकड सहा मे सहा मे पासूनच पाऊस आला स्टार्टिंग झाली होती पूर्ण
इथे पण इथे पण सहा मे पासून स्टार्टिंग झाली होती
सा मे पासून स्टार्टिंग झाली होती तर एकदम जोरात दणका झाला होता. पण आम्ही कंटाळून गेलो होतो पण पाऊस नाही झाला तेव्हा हो हम् तेच ना.
आपल्याला ना कॉलला मागे आवाज कमी असलेला बर राहील. नाही तर मग तो रिजेक्ट होतो.
घरात मी पण मी पण घरच्यांना बोललो मी जाते बेडरूम मध्ये गप चूप शांत.
हा ना तेच नाही त माझ इकडे तिकड रूमवरती गेलो ना. तर ते सगळीकडेच येणं जाणं आमच्याकडे कारण की लहान बाळ आहे ना.
हो त्यांचा आवाज असणारच आणि या टाईम ला जास्त असणार.
हम्म तेच बाकी काही नाही. बाकी तुमचं. तुमचं आत्ताच फर्स्ट ट्रायल आहे हो ना म्हंजे आता हे टास्क चालू होता येतो का तुमचे.
हेच्या आधी काही नाही म्हणजे घरातले फॅमिली लेडीज मन महिला मंडळ. होत सांगितलं की म त्या पुरुषांचा पण गट बनवलाय.
हम हम.
हा महिला मंडळाच चालू होत त्यांचं त्यांचे मागच्या वर्षी पण झाले होते. बायकोची आई. आता ते. म्हणजे माहिती होत की कस करतात मागच्या वर्षी त्यांनी अधिक. गले होते मागच्या वर्षी आता त्यांचे. ते चाललेत आपले कायत रेकॉर्डिंग ऐकून ते बरोबर है - मराठी मध्ये ते ते चालुय - महिला ग्रुप च ते झाल्या वरती मग त्यांना कॉलिंगच भेटनारायत
हा. आता म्हणजे मी असं ऐकल होतं का म्हणजे मी कॉल कॉलवरर ति जे बोलले ना. त्याच्यानंतरून मग आपलं हे हे चालू होतं टाईप जे.
हा बरोबर. आपल हा टायपिंगच्या ह्याला चांगलं आहे निंग.
हो तेच.
आता हे पण बघित तर मग अशी कॅल्क्युलेशन केल होत ठीक आहे एकशे ऐशी मिनिटाचे साडे तीन हजार कायतरी त्या हिशोबाने म्हणजे आपले दहा रुपये ते आहेच. आउट गोइंग चे आणि इनकमिंगचे आठ रुपये सगळे मिून म्हणजे एकशे ऐशी तास. ठीक आहे.
ठीक आहे इटस ओके पण म्हणजे हे कसं आहे हे टाइमपास बर आहे. हम्म ते टायपिंग म्हणजे टायपिंगच जर चालू झालं तर तर एकच नंबर काम होईल.
हो हो बरोबर मग काय त्याच आपलं टेन्शन नाही आपलं फटाफट आपण कुठे पण आहे उभा वगैरे.
हा मग ते त्याच त्याच काहीच नाही म्हणजे काही बॅकग्राउंडला काही पण कर आपल्याला म्हणजे पटापट चालू पण होऊ रायल अबि.
हो काय पण.
अ पाच टास्क झा म्हणजे आता माझे चार तास झाले फक्त एक टास्क बाकी आता. त्याच्यामधला एक रिजट गेलेला आहे.
अच्छा.
हा म्हणजे तो काय झाला मी कॉल लावला आणि पुढच्याने फोनच उचलला नाही. आणि त्याच्यामध्ये गेला तो एक वाया गेला असं. हम्म ते नेमके असं होतं ते मला म्हणे माझा आहे ना नेमके म्हणे कॉल आलेला होता मण मी काय उचललेलं नाही.
हम्म अस हीच. हा आतमजूनच नाही नाही मी म्हणजे व्हॉट्सअपला आहे ना
हम्म हम्म ओके त्यांना तुम्ही कि ॲप मध्ये या म्हणून
हम्म ऍप मध्ये आणि त्यांना किचनला काही काही कळालच नाही.
मग ह्याच्यामध्ये जेंट्सच असं असलं पाहिजे का असं लेडीज पण चालते.
ह लेडीज पण चालते असं ऐकलंय मी.
कारण लेडीजच मला वाटतं का त्यांच तर मी घरातलेच होते ना तर म्हंलं त्यांच तर आता ते बोल आमचं अजून कॉलिंग नाही चालू झालंय काय माहिती म ते अ ज्योतिताई त्यांना म्हणलंयच वाटतं की आता हे पहिले संपवा मग तुमच पण काहीतरी कॉलिंगच चालू होईल. मग त्यांच नवीन असेल मला वाटत? त्यांच आधीच वेगळं अस रेकॉर्डिंग ऐकून ते टाईप करत ये.
ह का म्हणजे त्यांचा आधी टायपिंगच आहे का? का त्यांनी आधी करून घेतलेलं होत.
नाही आधीचच ते सहा सात महिन्याच झालं होतं आता जे नवीन आले ते नवीन टास्क कार्य त्यांना आलीत त्यामुळे त्यांना आता पहिले टायपिंगच आहे ऐकून दुसऱ्याच ते बरोबर आहे का ते लिहणं चुकलं असेल तर ते खोडून परत नवीन लिहायचं.
हा.
पण त्याता आपण तरी स्पष्ट बोलतो व्यवस्थित अ हा म्हणजे गावाकडची माणसं पूर बाई असेल तरीद्ल स्पष्ट बाय कशा एकदम त्यांच्या ह्याच्यामध्ये बोलतात ते त्यांचे काय काय शब्द सम कळत पण नाहीत.
तेच नाही नेमकी म्हणजे असं अननोन अननोन म्हणजे कसं आहे ना अननोन बोलता येत नाही आपल्याला म्हणजे असं कसं आहे काय पुढचां व्यक्ती कसा आहे असं आपल्याला लवकर समज जाता येत नाही पण त्याच्यानंतर बोलण्यावरून समजून घेतता येत बरोबर कसं काय कसं नाही असं. अशा हिशोबाने हम का तुमचा स्वभाव चांगला आहे.
धन्यवाद धन्यवाद तुमचा पण माणसं चांगली असतात.
हम त
बाकी नाशिकला आ तर माझं तर येणार नाही झालं बरेच दिवस झालं.
हा हा
बाईक राईड करायचं भरपूर लग्नाआधी तेव्हा तेव्हा आपले नाशिक इगतपुरी पावसाळ्यामुळे तर म्हणजे माझं भंडारदरा तीन ते चार वेळा असायच असायचं.
हा नाही आता आता मी म्हणजे एवढं मागच्या वेळेस पासून जास्त फिरेल नाही आता मला पावसाची काय उत्सुकता लागली तर पण पाऊस ही पडाना. मला असं झालं कधी पाऊस पडेल कशी दोन तीन पहाडे होते आणि आणि कधी मी फिरायला लागल पण काय आता पाऊस येत नाही का मला काय माहिती आता.
पाऊस आता काय माहिती कधी येतो आम्हाला पण इकडं होते खूप गरम होते. कारण इकडं कसं आहे. ते अ काय त्याला बोलतो ह्युमिनिटी खूप आहे ना इथं ते गरम तेवढं लागत नाही पण घाम घाम एवढा निघतोय चिकचिक चिकचिक होते सगळी
सगळ्या इकड पण तसच हो आता पण नाशिक रोडला आहे ना पूर्ण असं हा पूर्ण तस म्हणजे असं ऊन एवढं डेंजर राहत ना त्याच्यामध्ये ना असं एकदम अंगा असं भिजून जात पूर्ण असं कस चिं होऊन जात पूर्ण असा घामाघूम होऊ जात णू म्हणजे काम करायला पण काय मजा येत नाही त्याच्यामध्ये मन लागत नाही असं हे पण चिडचिड करत माणूस त्याच्यामधलं समजा जर कस्टमर पण नीट नसले त्याच्यावरती अजून म्हणजे असं चिडचिड होऊन जाते
एवढंच काय लावला पार्ट कमी करा थोडे हे ते वगैरे काही लोक ना तर खूप पाडून मागतात ना म
हा पण आपलं कसं डिस्काउंट फिक्स असतो आणि त्याच्यावरती ना ते परत समजा आता काही काही असतं म्हणजे काही काही समजून घेणार असत नाही का आता ऑइलचे रेट वाढलेले आहेत आता हे ह्या वॉरम ऑइलची रेट वाढलेली आहे त्याच्यामध्ये ते म्हणता नाही तुम्ही मागचे आम्हाला एकोतीसशे रुपये पहिले दिले होते पाच लेटरचे बकिट अस आता ती का झाली बत्तीशे नवीन एम आरपी नुसार त्याच्यावरती डिस्काउंट येतो हम्म नाही आता आहे ना म्हणजे जे ना आता आमच्याकड जो ओल्ड रेट आहे तोच आहे पण जे जे नवीन म्हणजे जे जे आता सध्या मार्चचे एप्रिल मे हा बॅच बॅच जेनुसार सर जे एम आर पी आहे ना तशे तशे हळूहळू थोड थोड वाढत वाढत गेलेले आहे
बरोबर हो हो हो हो हो एकदाच नाही वाढणार ना रेट तो पण थोडा थोडा वाढत वाढत गेला तो
अस वाढत गेलेला आहे त्याच्यामध्ये रेट ऑइलच पण हम्म त्याच्यामध्ये ती बॅच पूर्ण बसत नाही आता परत जूनचा परत नवीन रेट येणार आहे म्हणजे कमीच होतच नाही ते पूर्ण
नाही होते ना आता हे युद्ध संपल्याशिवाय तरी का कमी तर होणार नाही असं वाटत आहे मला
हम्म मला तसच वाटते आता पेट्रोलचे रेट तर ते दनादन वाढू राहिले
आपले दहा मिनट झाले. आता मी ना कट करून तुम्हाला करतो.
हो ठीक आहे मी ना फक्त आहे ना जेवण करतो तुम्हाला लगेच मेसेज करतो. हो
घ्या जेवण करून घ्या ओके ओके.
ह.